हॅलो हा आवाज येतोय. हो हो, हम्म काय चालू,
काही नाही आज काय उपवासाचं, वडाची पूजा. बाकी काय,
झाली का?
हा तुम्ही गेलात सकाळी. काय लेट गेला.
नाही माझी अडचण होती.
आव गेलाच नाही.
नाही ना,
ह ना ह.. ह.. आ जाऊन आलो. आता दुपारीच गेलो होतो आम्ही,
कशी झाली मग,
मस्त छान, बाकी काय काही खायचं नाही प्यायचं नाही बाकी काय.
हा.. तुम्ही दिवसभर उपवास पकडता का?
हो मग तुम्ही,
आमच्या इकडं वडाची पूजा करून, आले कि जेवतात.
नाही नाही इकडे वडाची पूजा करून आल्यावर उपवास संध्याकाळी डायरेक्ट. पुरणपोळी वगैरे करून किंवा,
हम्म.
असं, असं संध्याकाळी डायरेक्ट संध्याकाळीच उपवास सोडतात. हम आता प्रत्ये प्रत्येकाचं वेगवेगळं नाही का, असं, सगळा नियम पण बदलतात. आण,
आटी रुल रूल सगळेच बदलतात.
सगळं चेंज होत. तेच ना
हम्म.
म्हटलं चला आज फ्री झाले असतील. आता बाया म्हटलं दुपारून,
म्हणून मेसेज टाकला तितक्यात तुमचा कॉल पण आला.
आ.. मग आता स्वयंपाक संध्याकाळचा,
हा आता संध्याकाळी आता पुरन पोळीचं जेवण आता संध्याकाळच मग काय मग संध्याकाळी उपवास सोडायचा डायरेक्ट
हा
बाकी मुला गेले शाळेत
नाही माझी मुलगी अडीच वर्षाची झोपेल
हा का अडीच वर्षाची मला का अजून शाळा नाही मग
हा सध्या झोपे लायची
हा ना नाही आमचे शाळा आहे मुलं मोठ आहेत ना
हम्म कॉलेजला आहेत का
नाही म्हणजे एवढे नाही काही एक नववीला आहे एक चौथीला आहे अस
हा
हम्म बाकी काय मग आपलं आहेच. रुटीन
हो रोजचच उठलं की संध्याकाळपर्यंत
सकाळ झाली का तेच आणि संध्याकाळ झाली का तेच
तेच उद्या काय बनवायचं आणि सकाळ झाल की ना आज काय बनवायचं
असं बाई ना दुसरे काय सुट्टी
नाही बाई चा जन्म हा खरंच
मग सकाळ झाली का तेच टेन्शन संध्याकाळ झाली का तेच टेन्शन हा आपण तुम्ही उपवास केला असेल ना तरी
उपवास नाही केला माझी आई म्हणे नाही चालत म्हणे काहीच नाही म्हणे मग कशाला उपवास पकडायचा
नाही ना उपवास करायला चालतं ना
म मी विचारल होत माझ्या आईला
हा का
हा माझ्या म्हणे मग कशाला उपवास पूजा नाही काय उपवास मग कशाला म्हणे
नाही नाही असं काही नाही राहत आपला जरी प्रॉब्लेम असला ना उपस वगरे करायला चालतं हच हम्म आता जातात ना काय बऱ्याच जणींच जातात काही का
चल का
बाकी ते का हा ते तर आणि ते काय एवढं काय विशेष का नाही देवाचीच देन आहे, ती काय हाय की नाही हा मग त्यात काय एवढं विशेष आहे बाकी बागे काय करतात आमच्याकडे पाऊस ना आता काल बारीक बारीक होतात म्हणजे इतका काही आला नाही पण होत थोडा इकडे का ह आता काही नाही आज ऊन पडलेलं आहे नसावली ऊंण सावली आहेज
हो आमच्या इकडे पण तसच
नाही ना ह्या वर्षी पाऊस लेटच आहे
हो हे लेट हायच हाय पण आला लेट पण ते पडायला पण नाही ना
नाही ना अधिक मास होता ना यावर्षी हा दोंडानी पाऊस लांबला सगळं पुढे लोट चालतात आहे सगळं सर्व सर्व
पावसान तर दाखवलंच पण घेेतच आलं पण कुठे एवढा व्हायला पण नाही
नाही ना वाई वाहण्यासारखा झालाच नाही एवढा म्हणजे झाला पहिला एक नाही आता आमच्या गावाकडे झाला ना तिकडे म्हणजे च जोरात पाऊस झाला अजून वाफ नाही झाली जमिनीची उडी
हम्म
गावाकडे वगैरे इकडे कायण अजून झाला नाही
शेतीच्या ठिकाणी कुठं एवढ पडत नाही आम इथे पण नाही अजून पडलाय
हा तेच ना एकच पाऊस झालेला म ते सांगते एक दोन पाऊस झालेला गावाकडे बाकी काय नाही मग आहे जस ते अचछा बर चला करेन मी तुम्हाला पण थोड्या वेळ वाटल्या नंतर परत कॉल ह आधी व्हॉट्सअप कॉल केला का तुम्ही मग कार्यावरून खला ना
हा दहा मिनिटं बोलायचं दहा मिनिट
हो ना दहा मिनट कंटिन्यू कॉल करायचा आहे ना तो दहा मिनट पूर्ण करायचे आहेत ना त्याचे दुसर काही बोलायचं पण नाही त्याच्यावर
तुम्हा स्वयंपाक बनवायचा का
हा आज दुपारी यता करू आता लागू थोड्या वेळात अजून नाही वेळ आहे अजून बर हा लवकरच लागावं लागतं मुला ना क्लासला सोडाय लागेल मंग बघू
ह क्लास कशाचे
ट्यूशन
हम्म
ला हम्म शाळेचे ट्युशन बाकी दुसर कोण ते हम् सकाळी शाळेत जातात दुपारी ट्युशन असते मुलांच आमचे तर ड्युटेच आपलीच क्षा आपलीच ी चालू होऊन जाते त्यांची शाळा जाण होते त्याच्या आधी आपले जाणू होते सगळं रुटीग आपलं चेंज होत हम्म त्यांच रुटीन राहत बाजूला आपलं रुटीग चालू होऊन
चालू होऊन जाते
मग तुमचा आज मुलगी शाळेत जात नाही त्याच्यामुळे काही नाही एकदा मुलगी शाळेत जायला लागली का कळेल
हा
अ दोघं दोघं असतात ना
हो
काही सकाळी धावपळ असते आमची
हो
हम् बाकी
निवंत जेवण
नाही मी वर्ष तिला फराळाचं नाही करत फळ वगैरे खाल्ले तर बाकी नाही खात फराळाचं दुसरं काही खात पण नाही
हा
बाकी मग डायरेक्ट संध्याकाळीच उपवास सोडायचा
बापरे तुम्ही चांगला कडक घालता
हा मग पण आ नाही करत नाव
हो का आम चिकलं नाही हो एवढं माहित नाही मला म्हणतात कि म्हणजे पूजा आल्यावर जेवायाच चालते
नाही नाही पूजा केल्यावर जेवण पण नाही पूर्ण दिवस करतो आम्ही आणि फराळाचं पण करतात काही काय जे असं वयस्कर लेडीज वगैरे असतात ना त्या करतात फरा आचं पण मग मी तर काय अजून केलेलं नाही एवढ्या वर्ष कडकच असतो फळ वगैरे खाता येतात फळं खायला काही प्रॉब्लेम नाही मग केळी वगैरे आणली ती खाल्ली ठीक आहे काही अडचण नाही पण दुसरं फाराळाचं नाही करत
हा हम पावसाचं काय एवढं आ तर पाणी असल्यावर तहान पण न लागत ना
नाही ना उन्हाळ असत सारखं पाणी पिऊ आणि या दिवसात हा आता हे कस उंचावलीचे दिवस आले ना पावसाळ्याचे त्याच्या तहाण पण नाही लागत अस कारवा होऊन गेले ना वातावरण अस त्या लहान पण नाही लागत जास्त बाकी चालेल दिवस जात काही नाही आपल्याला वाटत असं की उपवासाची भूक लागेल पण काय नाही लागत भूक नाही लागत आणि उपवास जर नसला ना उलट दिवसभर काहीतरी खाऊ खडलं खाऊ खाऊ वाटत इतर वेळेस नाही तर काही नाही
सवय असली शरीरा ले कि काही नाही वाटत पण ज्या शरीराला सवय नसली त्याना नाही बा ब
त्यामुळे काव काव होऊन जात उभच निघत नाही काही काही ना मण
हो हा
असं मग त्यांना असं खाऊ खाऊ वाटत
ह जची त्यांची वेगळी दूर आमच्या इकडे नाही गावाकड माझी आई म्हण म्हणजे हा माझी आई म्हटली होती की म्हणे फक्त हे पूजा होईपर्यंतच म्हणे ह्
हा मग आता तिकडे तसच करत असतील ना मग त्याच्यामुळे आता आमच्या इकडे कस पूर्ण दिवस उपवास करतात पूजा होईपर्यंत नाही करत पूर्ण दिवस तेच करळतात
हम्म हम् हम
बाकी प्रत्येक भागातले वेगवेगळे काही काही पूर्ण फराळाचं पण करतात काही काही भागांमध्ये सर्वच खातात खिचडी भगर वगैरे काय काय म्हणतात पौर्णिमा आहे त्याच्यामुळे सगळं चालत असं पण म्हणतात नाही का
हो
सावित्रीचा निरंकाळ च उपवास असत हा असते तेच सगळत महत्त्वाचं आपल्या मनाच काय कू न आहे की नाही ते पण आहे हा सगळ्यात महत्त्वाचं ते पण आहे
हम्म हम्म
स बाकी कुठली वाटते तुमची मुलगी
हम् हो उठली ह हा उठली
चाले ना चालेल चालेल हो हो ना तेच या निमित्ताने नवीन मैत्री नि
हो हा हो चाल ठेव का हो हो बाय